हां बोला
हा काय चाललंय
काही नाही काय करताय
हो काय चाललंय बघा चहा तेन
चहा हा हा घरीच असताय
हो घरीच असते.
हा हा हा मॅरिड आहे की अनमॅरिड आहे.
मॅरिड आहे.
हा हा हा हा मुलं वगैरे हा हा हा
त्याचा उद्या बर्थडे आहे ना मग त्याची तयारी तेन चालू आहे
हा हा हा
हम
हम्म आवरलं सगळं घरचं काम
हो हो आवरलय तुमची कामं
हम्म आवरलंय मला पण मुलगा छोटा आहे, झोपलाय तो म्हणूनच मग आता म्हंटलं कॉल वगैरे करूया
हा हा किती किती वर्षाचा आहे
तो दीड वर्षाचा आहे हा आणि काय मग,
सध्या काय करता
काही नाही घरीच असते, घरीच बीकॉम झालंय
हा हा
हम्म हा लहान आहे ना त्यामुळे घरीच असतोय.
हा हा आणि घरचे
काय म्हंटल?
घरचे
हा घरचे सासूबाई आहेत जॉब वर गेल्यात मिस्टर जॉब वर गेलत.
हा हा, मग तुम्ही बाळाजवळ असताय का? हां हां.
हा आणि काय मग तुमच्या घरी?
आम्ही जॉईन फॅमिली आहे.
जॉईन फॅमिली आहे. हा हा हा तुमचं काय एज्युकेशन झालंय?
माझं बी ए कम्प्लीट झालं.
हा हा.
मग त्याच्यानंतर ला लग्न झालं मग परत काय नाही गेले मग लगेच लग्नानंतर बाळ झालं ना त्याच्यामुळे नाही जाता आल.
हा माझं पण तेच झालं त्यामुळे बाहेर वगैरे काही नाहीच.
हा का.
कोणताच जॉब नाही करायच.
थांंबा हा एक एकच मिनिट हे.
हा‌.
कशी आहे त्या इथय बघ हे धर. हां बोला.
मुलगा आहे, की मुलगी आहे तुम्हाला?
मला मुलगा आहे.
हा हा, आता किती वर्षाचा आहे तो?
उद्या वन इयर कम्प्लीट होणार.
हा म्हणजे लहानच आहे अजून.
होय, होय.
हा.
मग तो झोपला ना मग काम बाकीचे चालू होतात ओ, नाहीतर मग कुठलं?
हा तेच आहे, आमचं पण तेच आहे, तुम तुमची जॉईन फॅमिली तरी आहे घ्यायला तरी कोणतरी असेल आमच्यात कोणीच नाही घ्यायला, घ्यायचं पण त्याला खा त्याला घ्यायचं पण काम पण करायची वेळ जातो जास्त त्यात.
जरी जॉईन फॅमिली असली तरी तो मला हे करतच नाही असं मी नाही असं दाखवतच नाही, जरी घे घेतली ना दुसरी तरी पण तो माझ्याकडेच येतो.
हा हा हा हा.
मग तेला असं दुखवून मग ते नको वाटतयं परत मग.
हा मग बड्डे काय मोठ्याने आहे काय?
अ आहे तेवढ्या बऱ्यापैकी आहे.
हा हा हा ह. आणि काय चाललंय मग?
काय चाललय बघा.
हम्म, हम्म.
जावेची मुलगी आलीय हो मग ती जरा असं खो म्हणजे असं जरा बऱ्यापैकी खोडसळ आहे.
हा
माझं बाळ झोपलं ना तिला जाऊन उठवते असं करतीय.
हा हा हा हा
हम् हो जेव्हा तो लहान होता कणी त्यावेळेला ती भरपूर त्याला मारली होती.
हा हा हा हा
मग जरा लक्ष ठेवायला लागतंय.
हा हा हा
आणि असा रडतोय म्हणून असा तोंड धरून मारलेली ती
अरे बापरे
हा जरा डे हा जरा डेंजरच आहे ती
हा हा हा ती केवढी हाय ती पण छोटीच असेल ना?
ती छोटी आहे तीन वर्ष कम्प्लीट आहे तिला.
हा त्यामुळे काय समजत नाही ना तिला एवढं तिला पण हा
ती पण छोटी हा पण छोटा.
हा लक्ष ठेवायला लागतंय जास्त मुलांनवर हम्म आणि काय पाऊस वगैरे आहे?
पाऊस नाहीये आता तरी काय नाही पंधरा दिवस कंप्लिटली पाऊसच नाही आहे. तिकडे?
हा इकडे आहे आता, आता दोन दिवस झाला आहे.
तुमचं गाव कोणतं?
कोल्हापूर.
अच्छा अच्छा
हा तुम्ही कुठे असताय आता?
अ इचलकरंजी
हा हा आणि तिकडे नाही पाऊस आता?
नाही काहीच नाही पाऊस.
हा हा हा हा इकडे आहे थोडा थोडा असा इतका पण जास्त नाही पण थोडा थोडा आहे.
हा हा
हम्म आणि काय मग चहा वगैरे झाला?
हो चहा नाही घेत मी.
हम्म हम्म
कधी तरी इच्छा झाली तरच नाहीतर नाही मग
हा हा हा हा
कधीतर असं बिस्किट कणी खावंस वाटलं तर मग चहा नाही तर नाही मग.
हा हा हा हा
चहा कॉफी का?
चहा वगैरे घेते चहा आता पाच वाजता.
हा हा
चहा घ्यायचा आणि काय मग? कुठं फिरायला वगैरे गेलेलं की नाय अलीकडे?
हम्म जाते, बाळाला घेऊन जाते, आठवड्यात एकदा- दोनदा त्याला पण कसं जरासं बर वाट ते ना बाहेर गेल्यानंतर
हा-हा.
त्याच्यामुळ जाते इकडं-तिकडं थोडं-थोडं का असेना जा ते बरंय लांब जात नाही, पण जवळी का असेना जात
हा गार्डन मध्ये वैगरे.
हा.
हा तेवढंच त्यांना पण बरं वाटतं, लहान मुलांना. हम्म. आणि काय मग?
काय नाही चाललंय.
हम् हम् हम्.
पाहुणे यायला लागलेत- चाललेत, असं व्हाय लागले ना.
हां-हां-हां.
घराची साफ- सफाई झाल्याय होया
हां-हां-हां-हां.
हां.
मग कसं घरीच बड्डे करायचं ना, त्याच्यामुळे सगळं घरचं काम बिम सगळं आवर
हां-हां-हां. हां आणि काय मग. मग उद्या दिवस त्यातच जाणार सगळा आता. रात्रीच करणार ना बड्डे. हां-हां-हां-हां. अन नाव काय बाळाचं?
आरुष.
आरुष हम्म हम्म हम्म हां-हां.
तुमच्या बाळाचं नाव काय?
आंबा शिवांश.
शिवांश काय?
हां शिवांश.
अं छानय.
हां आणि काय म झोपलाय का आता?
हो झोपलाय आता.
ह्म-ह्म-ह्म. हां हं. आणि काय मग घरी कोण-कोण असतं मग?
आम्ही मला दोन म्हणजे चुलत एक सासू आणि मांडळीतं सासू आहे अशा दोन सासू आहेत.
हां.
आणि जाऊ, नंदुबाई आणि माझे मिस टर, सासरे, सासू आम्ही एवढेजण नऊ- नऊ जण आहोत.
हां भरपूर मोठी फॅमिली आहे.
होय-होय.
हम्म, जावेला पण एकच मुलगी आहे का?
होय तिला, त्यांना पण एकच आहे.
हां, हां, हां, हां हां आणि काय म
अजून दोन जावे आहेत मला पण त्या गावी असतात त्यांना दोन पोर हां त्या पण सख्याच
हां, हां, हां, हां, हां
मग त्या आमच्या शेताकडे असतात ना तिकडं
हां, हां, हां, हां
हां म तिकडं त्या, त्या दोघीसनी दोन, दोन, दोन, दोन आहेत ही सगळी एकत्र आलीत की मग काय विषयच नसतय
भरपूरच मोठी आहे फॅमिली अ
होय
हम्म ह आणि काय मग हॅलो